हालो! हा बोला झाले काम? हो का झाले का.
हलो!
ह ह बोला ना येत आयकु मले.
हा हा इवून राहीले
हो हो येऊन राहिला मले आवाज, येऊन राहिला हो हो येत ते आवज मी वदराव वसेल, काही नाही आता च हे कॉल म्हटलं आता शेतातून आली मी म्हटलं कॉल करतो बाहेर तेच जेवढे राहिली तेवढे तुमचं झालं जेवण वगैरे झालं?
हम्म, हो जेवण झालं आ
काही नाही दोन तीनच झाले मले. हो काय आमचं जेवण झालं काय बनवती भाजी वगैरे,
किती झाले तुमचे?
तीन चारच झाले.
तीन चार झाले काय माय आता वीस झालं
अरे बापा रे कोणाकोणा सोबत बोलले?
बापा लय प्रियंका तिखट, ज्योती तिखट, ज्योती मसाय माधुरी मसाय असे म्हणजे लय
हा काय नाही. उचललाच नाही तीन हम् बाकी,
हा दुपारी उचलील ना.
ह दुपारी उसलीन ते. जेवण वगैरे झाले
हा झा जेवण बोल म्हतलं
माझं जेवण झालं आताच झालं शेता मधून आली मी त आताच झालं जेवण. बाकी आता आज गेले होते मुलं शाडेत
असंय काय लीन लीडे असं,
हो हो मुलं गेलते ना शाळेत. आले आता शाळे शाळेमधून मुलं हो काय, बस
हा
बाकी भाजी वगैरे काय केलीती तू? हा भाजी काय केली ती?
आह
भाजी वगैरे काय केलती तुम्ही? अस हा हा
च्या घुघऱ्या
असस हो ना. उसळ चांगली लागते ते हम्म, तुरीची उसळ चांगली लागते, हरभऱ्याची चांगली लागते. हा माझ्या मुलाला आवडत. त्यांना हरभरयाची ऊसळ करायला लाते मठ कराय लागते मठ पण आवडते याईले.
मतीच्या ग्रे
हा हरभरे रात्री भिजून घातली. की हरभऱ्याच्या घुगऱ्या उसळ चांगली होते ना केले की. तुरीची उसळ चांगली होते. हम्म हम्म, बाकी, आम्ही टमाटरची चटणी केलती आज, टमाटरची चटणी, मिरच्याची चटणी, पापडा ची चटणी आज चटण्या केली. ते पोराला शाळेत जावं लागलं होतं. डब्यावर पाहिजे. चटणी वगैरे सुखच पाहिजे त्या भाजी रशाचे पाहिजे नाही. तिकडून आलेवर करते मग जेवण तू चांगलं. बाकी पाऊस वगैरे काय म्हणते तिकडे पाऊस नाही नाही.
आ इकडेच नाही आता कोरड आहे. म्हटलं दोन दिवस झाले वाटते. हम्म तुमच्या इकडे.
पोहचण्यालाच.. खूपच ऊन तापून राहिल.. हो पापड किलेल म हा..
हा.
काय म्हटलं उऊ नाही म्हटलं आज ऊन तापून राहिलं.
येत आता पाऊस बंद झाला बंद-
हा पाऊस.. बंद झाला अचानकच पाऊस बंद झाला आणि अचानकही आजगुंता प्यायला लागलं..
हम्म.
तेवढंऊन नाही पाहिजे ना खूपच उन्हा आहे उन्हाळ्यासारख ऊन लागून राहिलं..
हो नाही तर काय तर येईल पण ते काहीेत म्हणे उन्हासारखं इतं
हा हा हा या उन्हाच्या डोकं दुखते ना मग शेतामध्ये गेलो की डोकं दुखते. मगं शेतामध्ये तिथं डोकं दुखतय माझं,
हा
बाकी,
हो,
हम्म बाकी काही नाही,
मुल गेले असतीन शाळेत.
हो हो एक मुलगा गेला एक आहे घरी एक आला आता शाळेमधून आला तो हो त्याला सकाळी ड्बा करून द्यावा लागत. ना त्याला पापडची चटणी आवडते पापडची चटणी टमाटाची चटणी दिलीते त्याला करून.. हा पापड वगैरे.. उन्हाळ्यात आला.. पापडळाची चटणी करूनज त्याला आवडते पापळाची चटणीत.. त्याच्यासाठी कराच ला ते हो.. आता आला तो घरी दोन वाजता.. हम् आता खेळून रायला तो त्याच्या मुलासोबत खेळून राहिला तरी त्याला म्हटलं उन्हा उन्हा जग नको बाहेर ऐकतच नाही पोरग..
हम्.
सुमन सुमनच्या कॉललती का?
हा. म्हटलं आमच्या इकडे.. त्यास म्हटलं जेवण जेवनही झाले अ ढगाळ वातावरण वाटते.
ढगर वातावरण आहे ना आ बाळ येऊन राहिलं एकापरी हे वातावरण चेंज होऊन राहिलं. ला ना झाडाची खूप तोड झाली ना.. झाडाची खूप तोडगीड झाली त्याच्यामुळे वातावरण बिघडून राहिलं आहे..
आ ना.
हम्म.
हम्. त.
काय केलं उन्हा. उन्हाळ्यामध्ये काय केलं शेवड्या वगैरे केल्याय शेवड्या पापड केलेय..
बपरी एंद शौळके.. उन्हाळ्या म्हटलं..
हा हा कुरड्या वगैरे केल्या..
सलं केले पापडपूट केलं..
हम्म हम्म उन्हाळ्यात लग्न लग्नाला कुकडे गेले होते. उन्हाळ्यात लग्न केले. लग्नात गेले असतात ना उन्हाळ्यात लग्न असतात तर.
मुलगा काटल तो पाचव्या वर्गत गेला.
हम्म हम्म बरं आहे ना.
हा.
लवकर मुलं मोठे मोठे होतात. हा हा.
हम्म नात.
हा हा, हा हा.
अ हा.
बात लहानाचे मोठे होतात लेकरं असं वाटतात दुसरी तात पहिली तात पण लवकर पाच वर्गात जात तर कधी मोठे होत समजत नाही. आता माहेसपूर आता नाही चौदा वर्षाची हुनर आले.
ह.
लहान लहान लहान लहान करता करता लवकर भरभर मोठे होतात.. म्हणजे एकक वर्गात पुढे पुढे जातात समजत नाही आपल्याला कसे लहान असे मोठे होतात.. हम्म. हो ना त्यांनी शिकवाच लागते मुला चांगलं शिकवाच लागते ना शिकले पाहिजे ते चांगले.. शिक्षणासाठी स एवढं कष्ट कराव लागते तेच भविष चांगल झालं म्हणजे आपलं भविष्यचं चांगलं झालं.
मी म्हणे हे घेतो सायन्स घेतो म्हणे मी. आठव्यावर गेल्या सायन्स घेत
अ होणा बरोबर त्या याच्या मतानच घ्या लागते ना. त्याच्या मतामत त्यायला अभ्यासक्रम कसा वाटते, कोणता कसा वाटते कसं शिकावं वाटत तसं.
हा.
लेकराच्या मतानच घ्यावं लागते.
होता कायेत.
हम्म.
आहे लकन शिकले तेवढं चांगलं आहे ना.
हो ना.
पण आता कस आहे लेकर एवढे शिकून आपण पैसेही लावतो ते शिक
हो हो पैसा पाणी लयी लागून राहिला नाही तर काय. शिक्षणास खूप माग होऊन राहिला नाही आता दिवसांंदिवस.
हा.
शिक्षण म्हणजे इम्पॉर्टनच आहे शिकवाच लागते. पहिले ते सार शेतीवर अवलंब होतं काही ना काही शेतीची कामं करत होते आता नाहीच होत कोणाच्या शेतीची कामं. वातावरण चेंज होऊन राहिल किती ऊन तापते. या उनात कुठे शेतीची कामं होतच नाहीत. करू शकत नाहीत हं. आपणच थोड्या वेळ जातोत तर तबीेत खराब होती. ते उन मी सकाळी गेली मगन तापलं डोकं दुख होतं माझ. सणच नाही होत आपल्या हे वातावरण उनच खूप तापून राहिल. पावसाळ्यातवढं वातावरण असते का कमी टेमचर राहत उन्हाळा सर ऊन तापून रालं.
नाही त काय त ऊन
हुं.
हला काही जस काही.
हुं नाही तर काय. जेवढं त तापयाला नाही पाहिजे ना कमी प्रमाणात तपेले पाहिजे- हे वातावरण चेज कशामुळ हुंन राहिलंय झाड तोड करून राहिले, झाडाची खूप तो तोडणी केली लोकाईन
हो हो.
रस्ता बांधून राहिले, घरासाठी झाड तुड तोडून राहिले, त्याच्यान जास्त ऊन तपून राहिला हे सरकार म्हणतंय झाडं लावा झाडे जगवा पण तरी लोक काही ना काही झाडाचे तोडताड चालूच आहे ना जंगल तोड चालूच आहे त्याच्यामुळे हे ऊन वाढलं
हा नाही तर ते कसे आहे समजा चांगलं वाटे तुम्ही जर
झाडझुड असलं की थंडावा वाटते हो बरोबर आहे हा बरोबर आहे ना हवा कुठून येन झाडच कमी आ बरोबर आहे ना असच वातावरण गुंगरं आलं तर उनं तापतं होतं सकाळी सकाळी ते एवढं गुंगड वाटत होत की झाडचं पानं नतं भारत ते वातावरण असं दबेल दबेल राहते ना झाडजुडच नाही तर हवा कुठून इन. झाडाच्या कमतरतेमुळे पाऊस नाही येत वेळेवर आता ऋतुकान बदलून राहिले हे. वातावरण त्यामुळेच चेंज होऊन राहिलं झाडईमुळे झाडाची कमतरता. तोडणी झाली, झाडं कमी झाली त्याच्यामुळे हे वातावरणच चेंज होउन राहिलं, हे आपल्याला आता माणसा बी सहन नाही म्हण राहिलं लहान लहान लेकराच्या तब्येत बिघडतात ऊन लागली की तब्येत बिघडतात त्याचे अं-!
गावरान कोणतं भेटून राहिल,
गावऱन काय नाही आणि का सहन होईन म्हटलं
काय म्हटलं? हॅलो!
फार चांगलं वाटलं हॅलो हे काय म्हटलं ठेवते मी हा हो
आ
अप हॅलो!